होय होय ते मी तसच बोलायला आल्या कानाला लावून कणिक मळालती
तेटच झालं वाटतं मग
काय ते
पण इकड हलो हेलो करतोय आवाजच येई ना तुमचा मला
ते इ जर आप पावसाने चालू झालाय हो त्यामुळे झालं अस
येथे होय याच ते ऊटुंबऱ्यांनी काय सांगणार कुणाच्या सागर बघण हा सागर ये जा ये जा हॅलो
हा बोला क
हम्म ती माहिती घ्यायची आहे हो तिचं काम चालू झालं की आता आजपासून नाही
आजपासून किती तारखेपासून होते
अ मीटिंग झाली की चालू झालं
किती तारखेपर्यंत करायचे ते
दोन तारखेला मिीटिंग असते आज पाच ते तीन आज एक दिवस पुढे ढकलली
हा हा
मग आता पुढल्या दोन तारखे पर्यंत झाडते ह त्याला झंझाटाय हम्म जाऊन त्यांच्यात माहिती घेऊन यायचं त्यांचे फोटो घेऊन यायचं
हा
त्यांची माहिती भरायची ती फोन व तर ते कागद हो गावात जवळ जवळ घर आहेत. लांब नव्हेत जवळ जवळ खर ते तर आपण जायला पाहिजे.
तरी पण एकाल दोघी समजून घताय ना तुम्ही तिचके आपल्यात आपलं कशाला म्हणले, ते
होय, ते आहेच खरा हय
हम्म
माझ्या सासूच काय नसतय.
हा तेच तर माझ नाही कोण कोण गेलता एकटीच गेलता व्हयं
एकटच गेलतो काय सांगतोय आ सगळं हेच झालं दिदीला मि िंगमुळे त आणि कष्टरलेलं गाडीत न तिची गाडी जाते आणि न पुढं मग तिझ्या गाडीत ना त पर्यंत जायचं आणि तिथनं पुढं ती जाते येताना माझ मी एसटी नी यायचं करता येत त टाईम होणार म्हंटले ते माझ कडे बायका काही यायला नव्हत्या मग मला सांगून चालणार आहे. एवढं वर्ष मला त तरी वेळ जातोय. मग मी म्हटलो जावे मग मला म्हणते जा बाई तूच तू मग मग तवर येसटी पण आली मग ले खेलू माणस
बरं झालं की आणि तिथनं गावापर्यंत चालत गेला.
गावापर्यंत नाही म्हणजे त तिच्या संग गाडीवरूनच गेलतो ना सकाळी दोघी जण
हा हा
तिथन मग एसटीने गेलो तिथन मग रिक्षा केली आणि गेलो आणि याय टाम लई लाब ् किलोमीटर वर असल आणि यायचा टाइमला भाड क सांगा रिक्षा शी रुपये
म
तिथ नाही यायला म्हट चेष्टा करालाय काय म्हटलं हथ ना तिथं जायचंय म्हंटलं इते म्हटलं तर म्हणटले नाही प्रायव्टला आम्ही ऐशीच घेते मग म्हटलं मी जातो फिरत फिरत बोलत बोलत मम्मी स कसा ब गणपतीचं दर्शन घ्यायचंच होतं त्या वाटत
हा
ल दल
हा हा
दर्शन पण मिळालं गणपतीच आणि आल्या ग तीन पण झा मग गाडीत रिक्षात आलं तर दर्शन कुठलं
होय होय पैशाचा विचार करायलाच काहिजो
होय जराही करायलाच पाहिजे परवडत नाय आवो आता तिथंच अठराश रुपये भरायला सोनोग्राफीला आणि हे ना आ कोल्हापूर अठावन रुपये टिकिट हाय
हा हा
एस टीचा तिथनं जाताना तीत हा तित आत्ताच ऐंशी रुपये देऊन गेलं तर मला जाता ऐंशी येता ऐंशी ते दोनशे रुपये झालं तिथंच आणि हे एकशे वयत तीनशे साडेतीनशे रुये एका माणसाला परवडायला की तुमा
होय होय
विचार करणाऱ्यांची गोष्ट हाय बघा
तर काय आणि काय करत चालल चालल सांग तसं म्हणल देवाच दर्शन पण होऊ दे म्हटलं चालतच जा म्हणल चालतच गेल
हम्म हम् हम्म हम्म बर झालं की
गाडी घावली इकड यायला वडाप नाय तिथन पण मला गाडी घावली
घाहुली होय बर झाल की मग मग गावात मग घर
अ म्हणजे ते वडाप ते आरव्यापर्यंत आला आणि आरव्यात घरापर्यंत शेजारी हुतीत शेजाऱ्यांची गाडी घावली देव एकीकडन नायत एकी कडन हे करू तय त्याचा विचार केलता म्हणला त्यांना तर माझा जरा ईचार केला
होय होय
हम्म तसा प्रत्येक गोष्टीला कुठं काही ना मला जरा काही न पावते गन
हा तेच की भक्ती श्रद्धा पाहिजे देवावर बास हा
आणि सगळ शेवटी सगळं नशिबावर पण सोडून चाले त नाही जरा श्रद्धा कुठ तर पाहिजे पाहिजेल होय सळशे नशिबावर सोडायचं क सवय हाय आणि नशिबात काया आसल ते कायतर होऊदे
हो दे हा
खर नशिबाच्या फुड पण जाता येते हे देवाला देवाची भक्ती केल्यावर समजते
होय होय
हम्म मला लहानपणापासून ना गणपतीच्या आवड आहे हम एवढी संकष्टी निरणकार करतो थुकी सुद्धा गिळत नाही खर मला जरा सुद्धा त्याचा असंर नाही
हा हा निरंकार करते अंगार की
हो कायमची
म्हणजे
कायमच प्रत्येक संकष्टी आज सुद्धा घरात फक्त पाणी घेत आज पाणी तेवढे घेतले. कारण मला सोनोग्राफीला पाणी पाहिजे होत ना.
हां हां.
म त्यामूळ पाणी पिलं. नाहीतर मी कायम पाणी सुद्धा घेत नाही. कायम संकष्टी मी निरंकार करते. दिवसभर. बाकी शाबू चहा वगैरे काही सुद्धा नाही. हं. आणि मला त्याच काहीच
हां.
म्हणजे असं निवांत जातोय दिवस.
हा हा, म्हणजे सेम ते रोज केल्यासारखंच.
हा तसच किया.
हा,
खर रोजा कसं असं सकाळी माणसं उठून पाचला जेवतात. आणि सातलं सोडत्यात. तस आपल्या चोवीस तासाचा असत तय उपवास. आदल्या दिवशी बाराला चालू झाला की, दुसऱ्या दिवशी संकष्टी सुटंल तावच.
होय होय.
ह नव रतन तुमच्यात कोण धरतं?
आत्ती करतेत की.
हं, काय असं तिला खायला असतं?
आमच्या इथं का? फळ, नंतर त्या पोहे माहिती ते पोहे त्यात साबुदाण्याच पोहे. हं ती का रे बाबा येते,
हं,
ते पोहे त्याचा चिवडा करून ठेवायचा नंत त्र शबुचिवडा, तळून ठे तोय जरा आधीच. तवा्हा तळ्यावर खाऊ वाटत नाही ना. म आधी तळा की जरा मुरतोय. मग ते जरा तळून ठेवतो ते मग रोज काय जरा कधी तर वरी कधी तरर भगर असं फळ बाहेरच कायने आणलेलंच असते सगळं
हा ते बरं आहे आमच्या इथं कसं आहे सांगा अह हिित म्हणजे आमच्या गावात कन अं हथल्या लोळजयची पद्धत कशी दिवसभर काही खायच नाही रत्ताळ तेवढीच असं शाबू किचडी बिचडी अस ग का लील स् नाहीहितला
हा
ताक दही किंवा रत्ताड ते सोडून दुसरं काही खायच नाही खरं संध्याकाळी दही भात खायला
हा हा म्हणजे हैजराभात वरचा
आपला प अांढरा भात रोजचा रेग्युलर भात
कसं काय हो?
होय ते देवाची पद्धत आहे.
पद्धत आहे होय. हा हा म्हणजे रोज ते काय उप स सोडल्यागच झालं.
हा सडल्यागतच झालं की तसच त्याला पद्धत. तयाव खरं. तिखट खायचं नाही दही भात तच खाचं.
हायच हा हा कोण करतं तुमच्यात, हा हा. कोण करते दिदी करते? कोण करते नवरत्न?
अ म्हणजे सासूबाई करत होते आतापर्यंत
हा हा हा मग ते फैल्यांदा धरल्यावर शनी आण ते आणल होत.
होय होय साडी घ्यायला
हम्म
ख हम म्हणजे अस खराळाच हम् असं घ्यायला लागत. अ दोन वर्ष तेनी बसले होते आमचे म्हणजे तेनी का घरातले देवाला लोळ जाईल मंदिरात बसले होते.
म्हणजे तिथंच?
तिथंच राहायचं.
होय, हं हं.
नऊ दिवसांनच घरला यायचं.
हा हा मग फराळ तेन तिथंच येन देतात.
होय देवळात असतोय सगळा.
हा हा अंघोळतीन तिथंच. पा अवो एक एक मुलं पाहणारी लय पाळत्यात.
होय पाळणारी पाळते आमच्या नवऱ्याला देवाचा नाद आहे. पाळते त्यांचे होय चप्पल घालायच नाही नऊ दिवस नऊ दिवस चप्पल घालायच कुणाच्या घरात पाणी प्यायचं नाही.
हा
असं पाळत्यात.
हम् हम आमच्या इकड श्रावण महिन्यात पाळतात बघा तसं जास्त. नवरत्नात पण पाळतात श्रावण महिन्यात आमच्या इथं सिद्धराज महाराज जाय त्यांची यात्रा पण असतात दर सोमवारीे
आता तुम्हाला सांगू आता आमच्या इथं पलीकड पाली म्हणून आमच्या गावाला लागून गाव आहे खरं आमचं शेवट कोल्हापूर हे हा
पालीचा ते एक खंडोबाग आहे मग
खंडो बनवं ती पालनव दुसरी पाली पाली म्हण दुसरी आहे इथं तिथं मुरुजई देवी म्हणून काय कुठली देवी आहे हा
हा
व आहे त्या त्या देवीला क नवरथन असा आहे की नऊ दिवस एकच खारीक खायच आणि तिरीत घ्यायच
खारे एक
हा एकच
हा
आणि तीर्थ तीर्थ म्हणजे देवाचं ते पाणी नस नाही काय हा तीर्थ हा ते सकाळी आज घेतलं की उद्या उद्या सकाळीच पाण्याचा ठेब सुद्धा तोंडात घ्यायचा नाही नऊ दिवस
प्रत्ये ते पद्धती वेग वगळेचो
हा नवव्या दिवशी असं माणसस म देवळात असं उठा येत नाही करा ते लोड पडतय खरा.
आता एक एक जण हे. ते करतात काय बरं आमच्या. फक्त एक एक जण फळावर पण असतात.
होय मम्मी आमची करते तशी.
तू फळ खाय.
होय हा मग मम्मी पप्पा आमचं तसच करत. दोघांचं पण आमच्यात नवरन असतं होय दोघांचं सुद्धा असतं आमच्यात.
हम् हम्म.
त्यांच्यात असं हेच करतात नुसता फळ. फळ दूध असलच. बाकी काय असं शाबू बिबू अजिबात काही खायचं नाही नव्ह.
हा थांबा.
हम.